हॅलो
हा बोला की,
हॅलो तुला ऐकू येईना फोन उचलना
ते तुमचा कॉल आला मला रिसीवच कराय आला नाय
का कट च नाही का?
काय माहित काय झालत आता पण रिसीव्ह करायला येन झालत अस जास्त टच केल्यावर रिसिव्ह झाला.
नाही नाही हँग काय होत नाय आत्ताच नवीन घेतलाय
म काय झालंय
काय माहित काय झालत
हा हा
त्या ऍप वर कॉल नाहीता वर्ण कॉल दिसतो ना डायरेक्ट
हा
तेव्हा रिसिव्ह लवकर होत नाही तो कॉल
व्हय
काय करायलाय
त्याच पेमेंट येणार नाही पाच कॉलचं ते माझ्या झाले पाच कॉलचा मम्मीच्या
हां नाय बघूया की तरी पण नाय झिरो सेक नाही म्हणल्यावर नाहीच शक्यतो.
झिरो सेकंद एक पाच मिनिटाचा एक चार मिनटाचा असाय.
हम्म हम्म हू बघुया की आता हेज पेमेंट कसं येतय ना त्यावरन आपण ओळखायचं.
आणि मागालाच झालंय सांगायलाच नाही हो
हम् सांगितला असतं तर जरा कळलं असतं ओ, त्यानी आहे ना असं लाईव लाईव्ह मीटिंग तेन घेऊन असं सांगायला पाहिजे होतं. सगळ्यांना हा असं बोलायचं हेज पेमेंट असं मिळणाराय.
हा आणि नेमकं मागल्या टायमाला पिन किमान ला पाहिजे होते.
हा
हं हं.
काय ते?
लाल बाउटीची.
म्हणजे
ते लालबावट्याच केलं नाहीसा तुमी? बांधकाम कामगारांचं.
आम्ही नाइ केलं ओ.
नाय
तुम्ही केलायसा काय?
केलंय मिस्टरानी.
एका रेशन कार्डावर दोन चालत नाहीत ना? हॅलो. आवाज आवाज. ज येईना
मिस्टरा आहे आमच्या सासूबाईंचा आहे त्याचा काय एवढा संबंध नाही. हा.
एकाच रेशन कार्डावराय.
हो एकाच रेशन कार्डावर.
हम् हम् बघाय पाहिजे, मग कराय पाहिजे. हा हा तुम्हाला मिळाली का भांडी? आमच्या दादांचंय. हम् हम्
तुमचं चालतंय करायला त्याचा काही विषय नसतंय एवढा.
ह बघाय पाहिजे. ते परत पोराना चांगला आहे हो स्कॉलरशिप तेन मिळत्या.
पैसे आहेत लग्नाला पैसे डिलेवारी पैसे सगळ्या पैसे येतेत.
होय काय?
हम
हम हम
खरं करणारा माणूस पाहिजे.
हा त्याला सारखं ते अपडेट करा. काय रिन्यू करा ह रिन्यू करायला लागतय नाही नाही आमच्या इथे वर्षाला करायला लागतंय. ते
काय रिनू
हा रे निवांत.
नाही नाही आमच्या मिस्टरांचा किती दिवस झाला. मी ते का दोन हजार वीस ला काढलेले दोन हजार सतरा काय अठराला काढलेला आहे. आता किती वर्ष झालं? त्यांनी रिनुवल‌ बिनूव काय केलेलं नाही आहे त्यांच सगळं येते पेमेंट येत सगळं पाक सगळं होतंय.
हम्म हम्म
पैसे मिळाले त्यांना जवळजवळ वीस पंचवीस हजार. रुपये मिळाले. कोरोनाच्या काळात होय त्याचा काय एवढा विषय नाही.
हा सगळ्यांना पैसे दिलेत काय कोरोनामध्ये?
सगळ्यांनाच पैसे सासूबाईंना येत नव्हतं सोडा. आमच्या सासूबाईंनी आता केलंय. खरं मीस हुता
आणि तुमच्या दिदीन केले नाही काय?
नाही गेलं तिनं
करल ना त्यांना पोर हाय.
हम्म करणार आहेत. आता करायचं म्हणत्या बघुया करत्या काय?
हम्म हम्म
हम्म हम्म ते फायदा आहे ओ त्यात पोरांना त्या हम्म करायचं. हम् हम्
स्कॉलरशिप येत्या भरपूर आप आपल्या शिक्षणानुसार
होय स्कॉलरशिप येतिया होय आणि पोरांना धंद्यात त्या व्यवसायाला बी चांगला हाय.
होय
आता सोयी काढल्यात्या सोडा माप चांगल्या
हम्म
प बगीत दिसकले
काय म्हणल्यासा
हम् भाज्यांचा तेन दर काय वाढलेत बघितलासा
होय किती वाढलेय फ्लावर तीस रुपये गड्डा कोबी तीस
काय दर घ्यायसारख
हम्म आणि वीस रुपये पावशेर पावशेर शिवाय काय सुद्धा नाय
हम् हम वीस आमच्या तर पंचवीस तीस घ्याय लागलेत कोबीसचा गड्डा मगाशी घेतला तीस पस्तीस रुपये घेतला. एक भाजी पस्तीस रुपयची कितीला परवडायचं हम दारावर माळव आलेल ओ काल सासूबाईंनी आणल होत.
हा हा
तेला करून म्हणून म्हटल घ्या जावा एक हेनी आणलेत पस्तीस रुपयला ते कोणतरी शेतकऱ्यांनी काढलेला अस इकायला आणलं होतं. नाही. ऊस आहे सगळा
हम्म हम्म
हम् ते खूब दिवस काढत नाही त्या सारखा औषध फवारत असतात. येतोय नव्ह.
हा येतोय येतोय कोबीच कसं करताय सा भाजी
भाजून तेल जास्त घालून तेल आणि कांदा घालतोय अ खरडा घालतोय त्यात आणि मीर मिरचीचा आणि तुरी जरा डाळ घालतोय आणि भाजून वापवून करतोय बिन पाणी घालता
हा बिन पाणी पाणी घातली की चव जातिया
पाणी घातलकी कचकचीत होतय म चांगल लागत नाही हा वाफलेकी शिजतय तेलात डाळ भाजतो जेणे करून शिजावी लगेच मसूरची जास्त प्रमाणात घालतोय
हा मसूर किंवा हा ती चपटी चपटी असत्या बघा तुरी
तुरीची हा तुरीची तुरीची किंवा मोर तुर्याची जे बाकी कुठली नाही मग मुगाची डाळ चांगली लागत नाय त्यात
नाय
मुगाच्या डाळीला चवच नसत्या मी घालतोय डाळीत
मुगाच डाळीचं वरण हा मुगाच्या डाळीत वरण तेन छान होत
हा मिरे घाल मिक्सर तुम्हाला शाळेत धान्य मिळत असेल की मुलांना
आमच्या इथं धान्य नाहीत आमच्या इथे सुकडी आहे.
सुकडी हाय व्हय.
हा तुमच्याकडे धान्य आहे का?
तुमचा आवाज अडकाय लागलाय. आवाज आड आवाज अडकायलाय काय मिळतय म्हणला
डाळ्या त्यान अशा मिळत्या त्या
आत्ता पण?
आत्ता नाही म्हणजे अंगणवाडीला जायच्या आधी.
हा हा आमच्या इथं नाही आमच्या इथं सुकडी आहे
हा सुकडी पाहिल मिळत होती आ आता नाही हरभर एक किलो ती डाळ एक किलो मुग वाचीया आणि तांदुळ अस
मुगाची कसली डाळ ओ आपली पिवर का ती सालीचे
प्युअर नाही सालीची म्हणते
हा हा
म ते डोरासनिस की हा आपण खातोय तेवढीच तसली डाळ
नाहीच की
ती कसली डाळच वेगळे असते तिला चव नसते मी एकदा वरण केलं म्हटलं असू दे खाऊन बघू या
ह नाही वरण होतय चांगलं त्याच
खरं तर ट्रप्पल येतय ओ सगळं अशी गिर्र व्हित नाय शिजत नाय त्या
कुकरला शिजवताय ना?
र शिजाय पाहिजे नाही त्या हा ती कशी ती
तांदूळ आणि डाळ धुवायच आणि तेल घालून त्यात जिरं कडीपत्ता घालायचा मोहरी घालायची मिरची एखादी घालायची आणि ते टाकून हळद घालून
शीट्टी मारायच्या
गरम गरमच खायचं छान लागते खिचडी हहूं
चालतय बघूया ट्रायल करून कधीतर हूं हूं हा मग मम्मी आमची करत होती.
हा हे दुकानच्या पेक्षा आहे ना लहान मुलांना उपयोगच तेच आहे त्यातच ते प्रोटीन तेन सगळं असतय कॅल्शियम म्हणा
ते पोरांला खर खायला पाहिजे ना पोरांनी
हा
पाहिजे ते पोर खात्यात व्हय
आमच्या शाळेत
हम्म हूं चालेल आमच्याकड नाय आमच्या हा सगळ काय नसत भात आणि हेच्या शिवाय काय दुसर देत नाहीत शाळेत आणि बोलाव
हम्म
ला नेत्यात आम् खरं पोराना असं जरा बदलून असलं पोर चवीन खात्यात ओ
हा खात्यात आमच्यात तर पोर मॅडम आज वरण भात करणार आहे काय आज शिरा करणार आहे काय असं करत्यात हा हा
आमची पोरं शाळेतला जेवायलाच नको म्हणत्यात घरातन डब्ब मागत्यात
ना काय सगळं
मग डब्ब आमची पोरं मागत्यात बा पोरं बाहेरच खाईत नाहीत
हम्म
बरं कॉल व्हित आलाय मिस कॉल टाक
हा हा बर बर तरी पण तुम्ही स्वयंपाकाला कवा घालताय तवा मला टाका
हा करतो कि फोन हा टाकतो टाकतो हम